हॅलो
हो काय चालू आहे तई हॅलो ताई बोल ना हा काय चालय होटलं
आ रेन मध्ये या आवाज काहीच नाही आहेत
बरं बरं बरं हा आता
हा अजिबात आवाज नाही बऊन राहिलाय
हा आता हा आता हा बर बोला काय चालू आहे
हल काही नाही म्हटलं काम धंदे चालू आहेत
हो काय झाला काय नाष्टा
नाचता नसते यावेळे च्या घेतला की झालं
हो नाष्टाना करत नाही
नाही नाष्टा केला तर जेवण जात मी
हा ना ना ना तेच हा ह ह काय काय तुम्ही शव शिवण क्लास करता नाही तुम्ही
हा मशीन काम करत असत
हा ना हा ना ह ना आमच्याकडे पीठगिरणी आहे आही मग पीठगिरणीचे दळण येतात आता आता आता हा आतापर्यंत मग ते दळण
असं काय म माहतच नाही
हो मग जाळं बारीक ढोकळ्याचं सगळ सगळ्या प्रकारचे काढून देतो
असं काय बरं आता आणनत जाईन मी
हो हो हो हो त सगळ्या प्रकारचे काढत असताना हो हो तुम तु तुम्ही बाहेरची ब्लाऊजं शिवता नाही हा ना ना ना ना तेच म्हटलं हा म्हटलं बाहेरची माझं काय आताच नाष्ट्याची तयारी झाली तयार करायच राहिला हो होन बरला आता नाष्टा करायला तयार करायच राहियला करून जाऊ शेतात गेलेले होते आता येतील घरी बाकी काही नाही बा आंघोळा वगैरे सकाळचे कामं झाले काम टपले
ह माय कान काम अटपले म्हटलं की चितोळे नाही ते
हा हा हा
ते ते इथं आज सांजेचा कार्यक्रम आहे
हो हो हो हो मग आमंत्रण आलं का तुम्हाला हो काय माझ्याही झालत त्या सकाळी काल आलेते रात संध्याकाळच्या हां हां हा हा हा काल आलता मग माझ्या इथं आहे ना मी या ना तिथं आलत ते सांगायले हां ह म तिथय सल ना
हा
ति तिथं येसाल ना म्हटलं
हो हरना
हम्म हम् हम् तेच म्हटलं तब्येत काय ती तुमची
बलावलं तर तुम्ही बलावलं तर या तर लागेलच
नाही नाही या असला ते बरोबर आहे
हा समजा बा मला आवड द जास्ती तुमच्या इकडतीच आहे म्हटलं
हो हो हो मग काय तर तुम्हाला आमच्या इडच्या बाहेच्या येतात तुम्हीकडे आमचं तेवढं तेवढं आहे पण तुमच्यात तुम्ही आमच्यासाठी मी घहा बाय गॅरंटी आहे ना तुमची म्हणूनच म्हणूनच तुम्हाला बाय आमच्या इकडच्या बांधतात की नाही
जास्ती बा येत ना
हा म्हणूनच आम्ही मानतो ना तुम्हाला हम मंग काय तर बरं बर मग ते काहीतरी आपलं एकमेकाशी हे असल तर घट ना आता असलं तरच कोणी समज प्रेमाला सांगते नाही तर काय कोणी काही एवढंध काम आहे का सांगायले हा नाही हो बाई बरोबर आहे काहीतरी प्रेम असते एकमेकाविषयी एकमेकचं
मग प्रेमाचे स्फुरतात
हा मगती अस ना बापा खूप चांगली हम् तेचना होन खूप चांगलंच प्रेमाचे
हा
तुमचं एक तुमचं एक आहे ना तुम्हाला असं मान कसं काही जास्त तुमचं असं हा हा तुमचं काम असं सायलेंट आहे काय ना सना बाय सारख लागत माणस पाहिजे की हेच असं हम हम हा नाही तर काही तर चांगलं आहे ना ह काही नाही बा आता आता नातवा ना त आंघोळ घालून देतो हो
हम्
तुमचं तुमचे झाले का आंघोळा वगैरे
हा तबीेत चांगली आहे म्हटलं
हो हो तब्येत चांगली आहे माझी तुमची
हा मई तबीेत चांगली आहे हा
म
आता नात गेली टी व्ही शेडली
हो का
हा आणि तिची आईन ति बाबा पहाटीच गेले म्हटलं आज निंद नाही तर
ह आमची इथं आज निंदन आहेे काही डवर आहेत मला एकटे मग हे दोघेही बाप् आप निघून गेले आता नाशत्याला येतील ते त्यासाठी मग तो नाश्ता तयार करून ठेवला म्हटलं हा आले की आता हे माणस नाश्ता केला कि मग आपणही करतो
हो हो
हम ते नाशतेचीच त्यांची वाट पन जाईल मग दोघांची
ह ना
हा ते म्हणाल सून आईक केव्हा येतात आई केव्हा येतात म्हटलं थांबते ये तीलच बेटा हो
किती झाले तुमचे म्हटलं
काही नाही चार पाच कल
एकमिकीतत आले लावजा म्हटल नाहीत कायत निकिताज की कालच बोलली रात्री
कोण बोलली तुमच्यासून बोलली काय हा ना हा ना ह ना हणा करतो करतो कोतो
कीताचं चालू आहे म्हटलं
अस
तिले लावा अजून ते हे आहे की नाही प्रभाकर तिकडची सुू
ह ना नंबर नाही ना ति घेतो ना माझी तुम्ही ह बाय पा त्यां एका आयच्यावर पाच कॉल चालतात म्हणतात ना मग माझी अधिक तीन उचलतात काय
हा ना नाही सांगून राहिले मी नजून लागे ते तुमच्या ते हे आहे की नाही संगीता मुरुख
हो काय हो ना हो ना हो ना हम्म हम
चालतात ना चार चार पाच पाच चालतात ना
हो ना ह ह एका बैले नाही
ह
ह म्हणूनच तुम्हाला तुम्हाला लाईन मिकती ना
आ
आणिक अधिक काही बाकी हा बोल ना बोल ना
बाकी काय आता कामधंदे चालूच आहेत कामधंदे करा मुला अंगोळाकररा
हो हो हो तेथ आता आपल्याला संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पुोरते सकाळी दिवस निघला उठल की तेव्हापासून सुरू झालं की रात्रीच्या दहा वाजेपर्यंत काबापूर
एला तघलीटी वशनले
हा ना ह ना ह ना
हा आलूची चटणी केली पोळे केले
हो काय
हा आणि आता म्हट याची भाजी कर तो म्हटलं मी शेवग्याच्या पाल्याची
हो का
हाव त्याची मेथीची भाजी सारखी खूपच चांगली लागते
ते ते कशी करतात हो ते शेवग्याच्या पाल्याची
मेटावीन राहते ना ते कांदा जरा शिल्ल चिरा म्हटलं कांदा होऊ द्या
हा हा हा
टाका अजून तिखट वरसंभार सर्व कुंड्या आणि त्याची धुं टा कुंड्या
हो काय वाफेवर कराव की
आं
वाफेवर करा नाही ते वाफेवर
हा वाफेवर मेथीच्या भाजी सारखी
हा ना हा ना ह ह तेच म्हण राहि कोणन ते सुटकी कराला लागते ना त्याच्यात ते पाणी घ्यायला लागत
नाही पाणी नाही टाका लागा सुकीच पाायती तरच ते चांगले लागते आणि ते कसं आहे आपल्या शरीरात त्याची वाढ करते म्हटलं
हो काय मा इथलं इथलं वि्हटॅमिन आहे का त्या शेवग्याच्या पाल्यात
हा आणि शेवग्याचे पाल्याची म्हटल भाकर इतकी चांगली लागते म्हटल चटणीचा ठेसा
हो का
हा मी तर म्हटलं आवडत चटनीचा करतो म्हटलं आणि त्या पाल्याची भाकर करत खास लागते
हो ना भाकररी चांगली लागते ना आपल्या आंबाड्याच्या भाजी सारखी
हा
नाही होत हा अंबाडीच्या भाजी सारखी
हा अंबालीच्या भाजी सारखी
ह ना आता हा रानमेवा भेटतच नाही ना भाई हा ना ना आता ते किती येत ह बाय फवारे मारतात आपल्या ते मिरीवर धुर्यान त्याच्याने हा रान मेवा भेटतच नाही नाही तर हार्या या रान मिळायची तर खूप आठवली तेे
हा ना पहिले तर आपण म्हटलं ख भाजी हे ते खाऊ म्हटलं आता फांदीची भाजी ते नाही भेटत म्हटलं
अ ते ते धुर्यावरती तन्नाश कसत टाकात ते नाही ते आपल्या वावारच्या बा हा वावारचे बांध नसते काय त्या बांधण मसती काय
आवडती यावेळेस
हा त्या बांधावर ते सन्नाशे टाक्या ते निघत असतो ना
हा ना त्याच्याच्या ना आता काही भेटत नाही
हम्ता किती बाई अंबाारीच्या भाजीची भाकर किती चांगली लागे
हा
हा हा लागे आपल्या ते फांजीच्या भाजीचे मोकळ्या मोकळ्या मोकळ्या ते तुम्हाला येते का ते फजी भाजी मोकळे बस हो काय ते कशी करतात सांगा बरं
ते मोकळ्या बेसनात आपण समजा ते डाळ वाटतो की नाही आपण
हा हा हा
त्या कनुर भिजू घाटली की नाही
हा हा हा
ते मुटून घ्यायची त्याच्यात लागे कांदा गिंदा सर्व टाकून द्यायचं म्हटलं आणि ते भाजी ब चिरायची आणि बारीक चिरून ते टाकून द्यायची म्हटलं ते जराशी करत परत झाली की त्याच्यात म्हटलं आपण ते दाट टाकून द्यायची
हा तो गोळा घोळा तयार करतो तो
आ ते मोकळं बेसन इतकं चांगलं होते म्हटलं
हो काय हा ना ह ना ह ना
होत का
हा काय तेच वाटलं
हा
बरं आता स्वयंपाकाला वेळ आहे मंग तुम्हाला नाही अ तुमच्या स्वयंपाकाली वेळ आहे का म्हटलं
हा म
हॅलो
हा सने
हो काे तेच म्हटलं बाकी सगळे काम आटपले
ते
नातू खेळूण राहीला हा बोलला बोलला खेळूण लायला नातू हा काही खेळते काही रडते त्याने पाहा लागत्या
ह ना
हा काही खेळते काही रडते त्याच्या मग ह ह त्याच्या बांगर चाला लागते आपल्याला त्या पाया पाया त्या पडला नाही पाहिजे म्हणून
आपल्यासारखं आहे का पहिले द्याला पाजलं द्याला पाड पाडण्यात टाकून म बसल धंदा करत
नाही माय आता हे एवढे परोरत चंटा आहे तो बाई नजरने चुकू देत ना
हा
हो ती नजर नाही चुकू द्यात
म्हणता तुम्ही बोलल्याबद्दल फार मोठ तुमच अभिनंदन आहे म्हटलं ठेवू आता
हो हो धन्यवाद तई
हा हा धन्यवाद
हा हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे
ह